हो,
हे तर काहीच दाखवत नाही आवाज बिवाज काहीच नाही दाखवत आहे.
हाऊ ना होते ते सगळं हो ते आपणच रेकार्ड होते ना.
आता बी नाही येत आवाज. आपण होते दहा दहा मिनिट बोलायचं आहे दहा मिनिट.
हो, तर नाही हाय असं. ''मी नाही का पिं मी गेली होती कोर्टामध्ये मला पिंकी भेटली होती. हा, को को, कोर्टात गेली होती मला भेटली होती पिंकी आ तर नाही का आप ''--'' बोलली घरी ये असे तशे सांगत होती.
हा,
''अं'' भाऊजीले वगैरे घेऊन या. का करताय का नाही कसं चालू आहे सगळं. ''मी म्हणलं पाय बरं म्हणलं लग्न लग्न झा हो लग्न झालंत पाय बरं म्हणलं वेगळीच दिसती. ते हाय म्हणलं भांग भरून अ एवढ्या मोठ्या बांगड्या भरल्या म्हणलं लाल लाल मस्त. सुंदर दिसताय म्हणलं हा अशीच ह, किती छान वाटतंय पाय बरं म्हणलं गड्यात नाकात पायात. ''हं'' ड्रेस कोर्टाच आपलं ड्रेस लावून होती. हा, मग ह मी अशीच कॉल केली तिला आता ती. म्हणे कुठं आहे मी म्हणलं हितच हाउ अग तिच्या पुढूनच गेलो काय आम्हांला माहितच नाही. कॅन्टीन मध्ये हा, म्हणते कोर्टाच्या साईडले. तर ये म्हणे मग गेली तिथंच होती. ती चाय घेशीन म्हणे चाय घेन घेतलं मग सुनीताबाई होत्या आम्ही दोघी जणी. तिकडून मग एल आय सी ऑफिस मध्ये आल्यानंतर मग.
घेतलं गिफ्ट वगैरे तिथून मग इकडे आलो सगळ्यांना. हो सा बोल तशी ऑफिसनी बोर्ड.
मला मला पण कॉल करायच आहे.
त केले
हो,
हो, ये म्हणे भाऊजीला घेऊन. घेऊन सगळे जण फॅम नाही का एक दिवस. हो का, म्हणते म्हणे. हा, म्हणे चांगलेच आता तीन दिवस झाले म्हणे लग्नापासून येता म्हणे कोर्टात नाही तर घरीच राहत. होती म्हणे हम्म, आता थोडस. चांगलच आहे म्हणे सध्या नवीन नवीन छानच वाटते म्हणे.
आता सध्या चांगलंच आहे चांगलंच पाहिजे.
हो हम, आता एक कोडी ब हा.
डान्स करायला जायचंय.
कुठे?
हे लग्न आहे ना सोनीच्या धीऱ्याचं,
हा हा हा
डान्स डान्स प्रॅक्टिसला गेलेय सगळे
म्हणजे मला नाही समजलं का म्हणतात.
सोनीचं दिराचं लग्न आहे ना,
हा
अ तर ते संगीत आहे.
हा हा
संगीत आहे तर आता सगळे ग्रुप डान्स करणार आहो आम्ही.
हम्म ह्, कधी आहे लग्न?
आता हे सहा तारखेला.
हा ह आता हाय एप्रिलच्या. हो का भारी हाय.
नव्हे गावाला,
नाही जात पूर्वी येतो म्हणते ना संडेला मामी सोबत,
हो येतो म्हणे.
हा रस्त्यावर बस तस साईबाबासोबत बोलली सांगे
अ
बाबा सोबत बोलली सांगत होती तिकडलं,
हम्म
अस झालं तस झालं पाय तपासून जाय म्हणे अर्धरा पासून तीन वाजता पासून यालेले पैसे मागे म्हणे,
हा
असं तस सांगे आता.
बाबा सांगे?
हो
पाहिथपासूनच जाय वाट
हो हो जवा जेवायला नाही सांगली जाणं होते नाही होत का सांगायचंय पाऊ आधीच सांगात का का जावसे वाटे नाही जावसे वा हे दोन्ही गोष्टी हम्म विचार येते कस भाऊजीला सांगली आताच थोडश्या वेळा पहिला.
का म्हले म?
तू त्या दिवशी त्यांची बायको आली होती म्हणे तेच हो का म्हणे हो म्हणलं तेच हो म्हणलं.
हा
तुम्ही ओळखत नाही का म्हणल,
हा चांगली बायको चांगलीच आहे.
हम्म मस्त ठोकळ झाली आता ती पण, पहिलं काटवास स दिस बारकी बारकी दिसे कशी का वेगळीच दिसे कावा बारकी बारकी केली म्हणे, आता पक्कीच दल्ली झाली
अग तसं तर चालतेच आहे आता,
हम्म,
हम् कमी जास्त होतेस,
हो,
तू कशी बारीक हो- मग कशी दल्ली झाली त्यावर, आपण नाही करता येत हेना. बोत बरिंग लागते पारस मेल मल
तशी नको सांगत जाऊ हे शब्द तस बोलायचं नाहीय आम्ही व्हिडिओ ण करून ऐकलो पूर्ण गोष्टी मगाशी
हा हा,
पूर्वी पुदमुूननी हम हे सगळं सांगायचं नाही, अरेप त स्वाद
बस
तुला काय आवडते नवीन छंद कुठला आहे? सांग बर
ब
तुला कोणत्या गोष्टीत जास्त इच्छा आहे. तुला कोणतं काम करायला आवडते?
मये सब काम करायला आवडते,
गाडीत आल्यावरन आवडते का? अ,
कलवायला आवडतेय पण कार आता कोण बेते,
कार नवऱ्याल घेऊ मागायची नाही तर स्वतः मेहनत करायची ना घ्या तर मध्ये आवडते कार, कार चालवणं पण भविष्यामध्ये भविष्यामध्ये नाही का,
मजुरी करून जगायच लोक आपण कार घे
मोखडा घडात छंद आणि आवडत पाहिजे त्या गोष्टी असेल तर सर्वच गोष्टी होऊ शकते,
आवडसाऱ्या जगाची सारीच राहते हे,
सारस राहिते तर त्याच्यासाठी थोडीशी मेहनतही घ्याला लागेल ना हम्, हम मला र मले मला लोकांसोबत संवाद साधणं आवडते. मोकळ्या मनाने राहू शकते. ह लोकांसोबत फ्रँकली बोलू शकते.
मला झगडा करुषा वाटते बड्या,
मोकळ्या वेळात काय करतेस तू?
मला खूप काही आवडते पण मेहनत करा लागतात, आवडी-निवडी गरजा पूर्ण करण्यासाठी.
मोक्या वेळात काय करतेस मंग? रिकामी राहते त्या वेळेस काही ना काहीतरी करायची इच्छा होत नाही का?
हम्म,
मग आता तूमाना काय जसं लग्ना म्हणजे आता संगीत आहे आम्ही डान्स करणार आहो. हम तर मग तसं काही ना काही तरी राहते कूणाला पैठणी आवड. ते तर कुणाले प्रिंट हे हम्म,
सर्व्याच गोष्टीची आवड आहे. की
हा
सगळं
काही लोकांनी मला, मला, मला आहे ना लोकांसोबत म्हणजे अ कसं माहिती आहे का? अं, लोकांनी, समाजामध्ये, गावात कशी लोकं आहेत, का आहे. सोशल सर्व्हिस करणं आवडतं, लोकांना सेवा देणं आवडतं
करणे आवडते का?
हा, दैनंदिन गरजा, आता आपल्या ज्या निरंतर चालणाऱ्या गरजा आहेत. किंवा लोकांपर्यंत कोणती माहिती पोहोचत नसन किंवा काय होत नसल तर ह्या एकदम पीडित लोकांसाठी नाही का?
असं
हं छान वाटते.
बरं आहे. तुझे छंद
छंद पण छान आहे. लोकांसोबत अ फोन करून बोलू असं वाटतं, मी अर्धा-अर्धा, एक-एक तास बोलत राहितो हं, हो. अ, वेळ वेळच... वेळ म्हणजे वेळ नसेल.
वेळात वेळ लोकांसोबत सहवासत राहीन..
हं, म्हणजे कसंय माहितीये का, कामही करत असेन तरी नाही कामात असेन तरी आता पोळ्या बनवायच्या आहेत, पोळ्या बनवता बनवता कॉल केलं का, बोलत बसलं असं आहे, इकडल्या तिकडल्या हा, इकडल्या तिकडल्या गोष्टची म्हणजे जास्त बोललं तेवढंच हज इकडून तिकडून बोलत राहील, कोणासोबत आहे म्हणजे आपल्याला काही नवीन नवीन दुसऱ्याकुन शिकु
शिजा राहिला एकट्या जीवाला
कोणत्या गोष्टीची माहिती घेत राहिली तर माहीत होतं, नाहीतर काय माहीत होतं? म्हणून
असं होय हाय ना
तूला आहे ना पार्लर कर
करतो, मी आता पार्लर करतो, डिझाईन करतो, सगळंच करतो
पार्लर केलं ना, पार्लरमध्ये आता लग्नाचा सीझन आहे ना
मी करू शकतो ना पार्लर आता बी
हो, आणि तुला शोभते पण, आणि तू ह्या गोष्टी करू पण शकते
तेवढीच तेवढी मी करू शकतो आणि चांगली तसं राहूी शक
हो तर, म्हणून आहे ना मी का म्हणतो? घर बसल्या गे हं, माहितीय, लग्नाच्या सीझनमध्ये आहे ना, एका एका वेळेस आहे ना अ लग्ना सीझनमध्ये पार्लर वाली पाच-पाच, सहा-सहा हजार, दहा-दहा हजार घेते, आता पिंकीची त्या दिवशी तयारी केली तर पाच हजार रुपये घेतले, एका दिवसात तिची कमाई होऊन गेली, नाही झाली? मग तसं आहे, दहा हजार दोन दिवसात, एका दिवसात कमवू शकते, सीझनवर... आमची ही कविता मॅडम आहे ना दिवसभर आपलं जे काम करते ते... डेळकर ते का करते माहितीये का? अ... एक एप्रिल आणि मे महिन्यात लग्नाच्या सीझनमध्ये नाही का सुट्ट्या घेते.
हो का?
त्याच्यात जास्त पगा म्हणजे ते कमावते ना ते? हा त दोन महिने जास्त कमाई हो ते म्हणून घेऊन घेेते ते. सुट्ट्या कारण, पा पाचही हजार एखादशी इथं महिनाभर काम करन तर पंधरा सोळा हजारच भेटन. पण ते त कस त एक्का दिवशी, दोन तीन दिवसात पंधरा सोळा हजार म्हणजे महिन्याममंदी एक लाखही कमवू शकते पार्लरचं असाय.
हंम.
कित्ती जरी तयारी करा, नवरींची सयारी झाली तर झालं नाही ना?
आता शिकतो ना मी हे झालं का थोडसं.
आता पावसाळ्याच्या सीझन मध्ये गिन नाही का? अं ग घल्लाम बंदराय म्हणजे तेवढे हे नाही ऱ्हात ना, त्याच्या वेळेस आपण पार्लर करून टाकायचं.
हंम.
मला पहिलंच डोक्यात आलं बरं तुझ्यासाठी.
नाही मी नाही विचार केला होता पण जेव्हा गाडी हातात आली तेव्हा, हा विचार हा केला बिझनेस चालू.
हं, त तेच आत्ता हो, तर थांब न ग थोडा वेळ. असा आय.
झाले ना.
ओओ, थांब ना बोलणं.
कामं जाता कामं हाय ग.
काही नाही होत. हेन्ह असं कालीज प्रोग्रेस तसंच दाखवलवतं. बोल ना तसा
ठीकाय अ, सांग मग मला.
मग काय हा हो हो.
आं?
होय.
ठीकय, ठीकय मी करतो बय कॉल, उद्याला ठीकय. बाय.
हो. काय की कट कट करू? हो.